बोला हां नमस्ते.
आवरलका काम.
हो आवरले आता. हा मी सकाळी भांडी सॉरी लादी पुसत आपली कचरा काढली आणि. आणि आता मम्मी भ भांडी घास.
अच्छा मी तर भांडे जमा करून ठेवलेत स्वयंपाकाचे. आले थोडीशी फ्रेश झाले मग चहा वगैरे. मग आता मसाले भात टाकला त्यात थोडी गारगी. चाललेलं थोडस रडायचं वगैरे ह.
हां हा.
मला पेंडिंगच दिलंय काढून तिला सगळं. बस म्हटलं करत. पेंटिंग का ड्रॉइंग ड्रॉइंग कलर हो. मग आता चाललेय दिलेत बुक्स थोडीशी नादी लागेल ती. जे बाबा असले की त्यांना घाबरते. त्यांना घाबरते कुणाला तरी घाबरलं पाहिजे ना. म्हणजे त्रास देत नाही ग मशी खूप त्रास देते.
हो बरोबर मग त्यांना काय घाबरते ती म्हणजे असं वय झालंय त्यांच.
नाही नाही बाबा म्हणजे तिचे वडील तिच्या वडिलांना ती बाबा म्हणते ना आई बाबा बोलते. ना आम्हाला.
हां बरोबर बरोबर मग ते आलेत का इकडे.
नाही ग आम्हीच त्यांच्याकडे गेलेल नाही का दोन दिवस एकदम शांत होती हो.
ना पुण्याला हां बरोबर. हम् हम् हम् मला वाटलं आजी आजोबा.
नाही आजी आजोबा आजोबा ना आजोबा आणि आजीला आजी म्हणजे आज. सुबाईना सगळे आक्काच बोलतात मग ती पण आक्काच बोलते असं.
काच बोलते काय.
हो नाही ते आज एक. एका मुलाला म्हणजे कुत्र्यानी इतकं जोरात चावलेलं होत ना दहा ठिकाणी हात. त्याला चावलेलं छोटंच मुलगा होत चार. पाच वर्षाचा आणि म्हणजे त्याच्या पूर्ण हाताच्या आतलीच अख्ख. तुम लचका. आतलं सगळं स्किनचं वगैरे म्हणजे आतलं सगळं दिसत होतंस हाड वगैरे. इतकं रक्ताने पूर्ण. भरलेला होता आणि हाताला म असे दहा ठिकाणी चावे होते त्याचे,
हां हां म्हणजे मोठा कुत्रा की बार, पिल्लू वगैरे मोठा आई शप्पथ मग! मग डॉक्टरकड नेल त्याला लगेच,
नेलं पण मग ते जखम खूप मोठी आहे ना ग मग वॅक्स, सीन वगैरे रॅब म्हनजे अ डॉग बाईटचे व्हॅक्सिन वगैर पण असत त्याला वॅक्सिन पण भर. रोग द्यावे लागतील तर जो पिसळलेला असेल तर मग अजूनच अवघड.
अजून असतय,
हा तरी पण ते लसीकरण वगैरेत कुत्रे रेबीज हो हो, हो तरी पण ते कुत्र्यांचा सिनेशन प्रोजेक्ट! चाली नगरपालिकेकडून वगैरे नाही का? आणि आमच्याकडे एक जण आहेत असे मोठे कार्यकर्ते नाही का थोडेसे त्यांना? त्यांनी पण हे भटक्यांच्यासाठी सेपरेट निवारा, केलाय म्हणजे शेड बनवुन जाळी वगैरे मारून नाही का? इतक्या म्हणजे डॉग बाईटच्या इतक्या केसेस वाढल्यात आहे ना, म्हणजे रोजचे असे पेशंट आहेतच की हा कुत्रा वगैरे चाव, चावलेले जास्त आहेत, मांजरीने वगैरे त्या मुलाच बघून खूप वाईट वाटत. म्हटलं अक्षरशः त्याला खुप त्रास होत, होता ग अवघड आहे. हा इथेच जवळ झालं पण ते बघितल, बघितल ना जखम अस बघून खूप! येत होत्या लय त्याला इतका वेदना होतो त्यांना प्रचंड!
हा तेच तर, मग तो आता डॉक्टरकडेच आहे?
हो नाही मलमपट्टी केली त्याची डॉक्टर, डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिले त्याला आता ते तीन दिवसा, तीन दिवसांनी, पाच दिवसांनी अस बोलवलय पुन्हा त्याला इंजेक्शनस. साठी ते आता कोर्स पूर्ण करावा लागेल.
हो हो मग ते, रेबीज असं लगेच होतं की, म्हणजे असं कोणाला जास्त चावलं तर?
होतो पण जर आपण वे, वॅक्सीन वगैरे घेतले ना वेळेत तर नाही होत चान्सेस कमी राहतात पण एक. एखाद्या अर्ध्याला होऊ पण शकतो असं का पण वॅक्सिन प्रॉपर,
हा बरोबर,
घेतले तर काहीच प्रॉब्लेम नाही.
हा हा बरोबर, आता ते बघितलंत मी आत, त्यात जस्ट म्हणजे ते एक मुलगी होती. त्यात तिच्यासोबत गँगरेप केला.
बापरे आता पुन्हा घडलं पुन्हा घडलं.
हा हा न्यूजला म्हण हो हो परत, इंस्टाग्रामला बघितलेली मी म्हणजे आत्ता जस्ट बघितले नेमकी तुमचा मेसेज आला.
बापरे काय हे अवघड आहे ग, खुप त्याच्यामुळे सगळ्या मुलीला कुठं सोडू शकत! कुठे घडल?
हो तेच तर आणि तिकडे कुठेतरी आहे आणि अर्धे लोक भेटलेत आणि अर्धे नाहीत.
बापरे होईल होईल शोध लागेल एक एकाचा. एक जण जरी सापडला तरी साखळी शोधत जाते नाही का?
हां ते ते तर आहेच हे बघा कुठ कुठली थांबा कुठला आहे हे? म्हणजे सगळ्यांनी व्हिडिओ केलेत त्याच्यावर. अस. नाही दिसत नाही म्हणजे अस पण
हो हो होना अघडच आहे मुलींच.
हा मला पण ताईनी फोन केलेला. ना म्हणजे तिने मेकअप आर्टिस्ट म्हणजे मेकअप केल शिकले ना ती भाग्या मेक मेकअप आर्टिस्ट माहिती ना तिजाकडे शिकले तर तिला मॉडेल पाहिजे आत्ता हे आले ना, म्हणजे पहिलाच मेकअप कोर्स आहे ना हा तर तिला मॉडेल पाहिजे तर मला बोलते येशील काय आणि मला पण करायचय आता नारली पौर्णिमेच शूट. कोली लूक. तर मी बोलले येईन मला पण बरच होईल.
उलट छान आहे संधी तुझ्यासाठी‌
हां तेच नाही साडी. म्हणजे साडी अशी सिंपल असली ना तर आणि ब्लाऊज असा भरलेला असला तरी पण मस्त वाटत.
हो अशे पण तुम्ही काठपदरी वगैरे वेअर करता ना काठपदरी साडी.
हां काठपदरी हा काठपदरी चांगली वाटते अशी सिम्पल वगैरे नाही. सिम्पल म्हणजे तशीवाली सिंपल नाही अशी काठ पदरी. हां हो हो ते मग तेच हो म्हणजे साडी अशी प्लेन असली ना काटपदरी‌ आणि ब्लाऊज जरी भरलेला असला तरीच मस्त अस
हो ना हो पण आता आर वर्क करायला पण पैसे खूप घेतात ना. म्हणजे त्यामाग मेहनत पण आहे तेवढी
पण हां पण आता बघा ते हे भेटतात आपल्याला काय. रेडीमेंट हा हो बावीशे‌. पासून स्टार्ट असत. पण भारी भारी आहेत ते एक. मी फॉलो पण केलय त्या ह्यांना ते नाव पण नाही आता आठवत. विभा काहीतरी नाव आहे त्यांच ते सगलीकडे असतात. म्हणजे अस विरारला परत पनवेलला पण म्हणजे ते. असच ते काय टेबल लावतात आणि त्याच्यावर ब्लाऊज वगैरे ठेवतात. आणि तिथे असतात म्हणजे त्यांचा स्वतःच शॉप आहे पण तो दुसरीकडे आहे. आणि ते असच म्हणजे लोक लोकांना लांब पडतोय म्हणून ते जवळ येतात विकायला म्हणजे असं
हां किंवा ऑनलाईन सर्व्हिस पण असेल ना त्यांची?
हां ऑनलाईन सर्विस असेल.
हम्म हम्म हम्म हम्म.
हा
मग भारी ग मला पण करायचंय अरे वर्क. पण कधी कधीस वाट नको खूप हेवी पण वाटत नाही का असं.
नाही आणि ते आरीवरचं कसं माहित आहे, सुई आपण आरीवर करतो पण सुई अटकली ना तर मग प पूर्ण परत ते पु परत भरायला लागते ती आणि तिला जाम म्हणजे झंझट असते तिला तुम्ही शिवण क्लास केलात?
मी ना केलेला बरं का दहावी नंतर सुट्टया हो त्या, मग काय करायचं असं नाही का सुट्यांमध्ये मग एम एस सी आय टी लावली आणि त्याबरोबर हे केलेलं, अह मशिन क्लास केलेला मी एक दोनच ब्लाउज शिवले नंतर मग काय कॉलेज चालू झालं, थोडस मला कटींगच पण आहे ना अह थोडस जरा हार्ड वाटायचं कटिंग म नंतर
हां मला पण म्हणजे असं, हां बोला हा नाय मला, म्हणजे तुम्ही पैसे देऊन केलेलात
ते वगैरे आप लं नॉर्मल येेते आता म्हणे
त्यावेळी पण मग पूर्ण नव्हते भरले मी हजार रुपयेच भरलेले स्टार्टिंगला पण तीन हजार होती, मी दोन- तीन ब्लाऊज शिवले पण तीन महिने आणि हो आणि मला पण मग मशीन चालवता येते अजून पण मी नॉर्मल टीप वगैरे नाही का आप ले असे गाऊन कपडे उसवले तर म ते करू शक ते, पण आता मशीनच नाहीये सध्या माहेरी होती पण म ते तिकडे म म इथच दुसरं कोणाकडे तरी जायचं त वगैरे नाही का करून आणायच आणि बघ आता किती दिवस झालेत पंधरा ऑगस्ट साठी व्हाईट साडी घेतलेली, अजून पण दिली नाही शिवायला वेळच भेटत नाही जायला आता म्हटलं क्रॉस नाही का हे करल माझ्या इकड ग्रीन आहे फुल बाहीचा ब्लाउज आहे व्हाईट- ग्रीन कॉम्बिनेशन जमतय की नाही आधी बघल ट्राय करून नाही, तर द्यावंच लागेल आता पिको फॉल पण झाला पाहिजे ना
हो तेच ते तर आहेत. मग किती घेतात तिकडे शिलाई वगैरे ब्लाऊजची?
चारशे -पाचशे पर्यंत तर जातो अगं ब्लाऊज.
एव म्हणजे कसं मा गला वगैरे मारता पाठचं?
हा आपला नॉर्मल डिझाईन वगैरे आणि हे मी प्रिन्स कट शिवते ना
हां हां, तुम्ही शिवता प्रिन्स कट नाय नाय म्हणजे तुम्ही स्वत
मी नाही स्वतः नाही शिवत, हा दुसऱ्यांकडून शिवून घेते पण मला ते कटोरी किंवा असं साधा नाही, प्रिन्स कट घेतला कि म थोडस सेप मध्ये सगळ बॉडी राहते ना हा आणि प्रिन्स कटच बरा
हा प्रिंस कटच चांगली पण ते ना माझ्या पण आहेत आठ नऊ साड्या मी ते सखी कलेक्शन ना इंस्टाला त्यांच्या
हो हो
बऱ्याच अशा तर आहेत म्हणजे दोन तर आहेत साड्या पण त्यांना मी अजून अहह ब्लाऊज नाही शिवलाय असं ते माहिती आहे. हा कसला ब्लाऊज विसरले नंतर सांगते.
खणाचा का
अह नाही नाही खणाचं नाही असंच ते अह त नाव पण नाय मला आठवत मला किती म्हणजे आता मागे ववसा होता ना तेव्हा पण लावला होता मी म्हणजे तेव्हा ते वि पहिला ववसा होता ना ते ववसतात ना आता मी सांगितलं ना ते फळ वगैरे घेऊन गौरीला हा ते त्याला मी हो तेवीसशेची साडी घेतली.
बापरे
मग काय.
अगं माझं तर लग्नाच. साड्या बघ मी सतरा हजाराचा तो शालू घेतलेला कांजीवरम फक्त ना मी मला. त मंगलष्टकान पुरता म्हणजे पंधरा मिनिट घातला तसाच तसा. पडल्याला आहे आणि मला पुन्हा तो लुक करावा असं वाटतो पण असं नाही का मग. पार्लरला जा प्रॉपर साडी नेसून घ्या वगैरे. पण घालणार आहे मी एवढे सतरा हजार. खूप म्हणजे त्यावेेळेस काय असं वाटायचं बरं का अरेर हा घेत. ल हाऊस म्हणून घेतलं पण आता असं वाटतं खूप नुकसान केलं आईवडलांच आपण येवढं महागाचं घेऊन नाही. पडून आहे अग बॅग मध्ये फक्त पंधरा मिनिट घातलय न पंधरा मिनिटं. साठी मी सतरा हजार घालवलेत वाईट वाट. चालतय मग.
हा चालेल मग हो हो चालेल. तुम्ही जेवण करा मग मी. आही साडे दहा पर्यंत हे हो चालेल चला.
मग मेसेज कर तू तुझ आवरल्यावर.
हो हो हो चालेल.
हम बाय.
हां चला.